हॅलो काय रे फोन केला फोन नाही उचलत. मगशी फोन केलता.
गोर्नमेंट चालतोस चालवतो.
हा
म बोत
केला होता काकाला फोन
दोन दिवसानी म्हटले ते.
अजून पैशे नाही आले म्हणे दोन दिवसां टाकीन म्हणे.
होते ना बाबा होते.
हॅलो,
ह
अरे दोन दिवसनी टाकीन म्हंटले,
ह
हॅलो,
एक मिनट थाम्ब चालू ठेव.
बर
अरे मी फोन केला होता. ते मला म्हणले ए दोन दिवसान टाकिती. आता, आता नाही म्हंटल मी. काका मला अर्जेंट लागत होते. म्हंटलं माझ्या काल ध्यानात नाही राहिलं थांब तुम्हाला पण टाकून दिले. म्हणे तू काल जे पैसे दिले ना म्हणे, एक जण लागत होते ते त्याच्यात हजार रुपये आणखीन टाकले मी माझे पंचवीसशे रुपये दिले म्हणते तो सोळाशेन हजार रुपय टाकून शंभर रुपय अकाउंटला होते मनी. घरात लागत ते तिथं दिेले म्हणे, तुला दोन दिवसानी टाकीेन जाणार म्हणे आज आज भेटणार म्हणे, पैसे कालने टाकले रविवारचे, आज भेटतील मग आज टाकीेन नाही तर मग उद्या दुपारपर्यंत टाकीत मग.
ह बरं का, संध्याकाळ पर्यंत ते जर झालं तर मला फोन कर,
हा
मी आता गुतडून पडले नेमकी आमचा माल शेतल पण कुठं जाईला नाहि. तेला फोन नाही आलं.
हेचे जे टोल नाही झाले का.
काल जे
या गेमची
घे अरे हे त्या वहिनीच्या आकाउंटला आहे ते संपले ते. त्याच्यामुळे त्या वहिणीच्या अकाऊंटला आहे. ते केव्हाचे किती दिवस आले येऊन माल दोन महिने
मग आता नाही येऊ राहिले का.
आता माझ टास्क झाला शिवाय नाही ना. नाही पुढचे टास्क झाले शिवाय मला पैसे नाही येणार आता असंही
किती राहत आहे टाक्स
आ ते येतच राहते आता याच्यात का माहिती का तुझे फोन रेकॉर्ड केले ना.
हा
समोरच्याला जाणार
हा
तुझे रेकॉर्डचे फोन आहे ना ते समोरच्याला जाणार तो काय करणार. तूझे बोलला का तू किंवा मी तू आपण दोघं जे बोलणार. हो ते टाईप करणार आई कण टाईप करणार अस आहे. म्हण हा आपण जे बोलतो का?
ह.
ते ते ऐकतात ते समोरच्याला पाठवतात ते ऐकतात. मोठे टाईप करतात. अस आहे हा आता ते मला तर तोा मला तो नाही आलेला मला कोण आलेला आहे लिहिलेलं राहत ते वाचायचं. आणि रेकॉर्ड करायच. आमच्या वहिनीला आहे काय? आणिताय करायचं असं आलेलं आहे.
ह का?
हा ते किती आहे माहिती आहे किथ जवळजवळ आता तिला ते म्हणे म्ह म्हणजे तिने पाठवलं ना तिच्या बहिणीनी पाठवलं ना ते प्लिकेशन
हा.
केलेलं आहे तिने केलेलंय पहिलं तिला परत आलेलं आता ति त नगर याच्यात आहे ना ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत हच्यातून आलेले आहेत त्यांला ते प्लिकेशन केलेले आहे. हा तर ते कस आहे तिने केलेलं आहे त ते म्हणे ते जवळ जवळ चार हजार येतो म हा ते ते क्लिअर करून पाठवायचे जे क्लिअर असतील त्याच्या अठरा रुपयाच्या हिशोबाने पैसे जा असतात.
ह का?
याकायचे आठरा रुपये असायचे.
इथे दोन हजार कधी असले तेच्या अठरा अठरा अठरा रुपये म्हणजे घ पैसे वाते भाऊ
मग हा स आहे ते आठरा रुपय जायस नाही बेटत ते नवीन नवीन तुला हे आता आता मी सुरुवात केली ती केलेले आहे पूर्ण तिचे आणि मी माझ चार हजार पुरे केले आणि चार हजार आले माला असं तिने हे नाही विचारलं वा. त्यां ते त्यांनी करून ठेव पहिरी काय नाही आम्ही केलं. तेव्हा अमल चारल जवा हलज आता मला जे आलेले आहे ना मला ऐकायच ल जे आलेलं आहे ना ते वहिनीला तर ते ते डायरेक्ट लिहिलेलंच येत आता ऐको ऐकायचं पण लिहिलेला पण येतं ॅटोमॅटिक टोमॅटिक येत त पहिले वीस क्लिअर करायची आपण लिस्ट क्लिअर केले का मग नंतर लटच्या पुढचे जे येत ना त्या ऑटोमॅटिक आहे मग ते फक्त आपण चेक करायचं पुढं टिंब द्यायच. पुढं काय द्यायचं काय नाही असं येत. मी काय केलं माहिती का मी सगळे धपा धपा मारून टाकले ते
वीस वीस होते आता तुझ फोन जो केला नंत अठरा अठरा होते मग ते दोन राहिले का?
तीस तीस कॉल करायच तुला वीस तीस.
तिथं वीस येईल होते वीस
हा ते मी झाले का? परत आहे आहे ते मग ते तेच झाले का? हा तर ते काय करायचं आयिक पुढं शेजारी ते हे असे कातात पैसेच कायत आप आपण त्याला पेमेंट नाव ये पेमेंट.
हा
तर पेमेंट वर गेलं का युपीआय आयडी नंबरवर जायचं. युपीआय आयडी नंबर टाकायचा तुझा काय असेल तो गुगल पे फोन पेला राहतो बा हा तो टाकायचा तो ट टला का मग ते तुला दोन रुपये टाकतील.
ह
हा तर ते दोन रुपये आले का तू मग ते दोन रुपये त्याला भेटलेय का? म त्या प्लिकेशन मध्ये हा प्लिकेशन मध्ये यस किव नो येईल. म तुम्हाला दोन रुपये भेटले का नाही भेटले तू भेटले गेला का? मग तुला पेंडिंग अमाउंट दाखवत. हा पेंडिंग अमौंट पेंडिंग.
हम
पेंडिंग अमाऊंट किती ये त पेंडिंग येत ति ती दोन दिवसांनी भेटून सात दिवसाच टार्गेट द्याेत सात सातऊ शकतु मला छत म्ह
ह
फुटबॉल ट ख
बर चालतय चालतय.
एवढं काही हे नाहीये. अशे चार, चार पाच पाच मिनिटांच्या कॉल कर, चांगले सगळे पैसे भेटतात सगळे
हा ना
हा आता तुह्या वहिनीला तुह्या वहिनीला पंचवीसशे रुपये भेटले.
काय बोलतो?
त्यांना तीस कॉलचे किती किती वेळा करावा लागला असेल तीस कॉल साठी.
ते नयी तीस कॉल आम्ही, आम्ही दोघच बॉलायचो, तुझी वहिनी अं मी.
हा हा.
हा दहा दहा बॉलत बसायचं गपचूप हळू आवाजात बॉलायचं. एकमकाचा आवाज नाय गेला पाईजे अश्या याचं बोलायचं. हा आम्ही मी आता मीये ना शेवट कॉल केलते दहा- दहा मिनटाचे काहीतरी आ पाच का सहा कॉल केले होतं दहा दहा मिनटं बोलायचे. तुम्हाला फक्त सातशे आठशेच रुपये आलेले आठशे पंचवीस रुपये. हा जास्त बोलला ना तू जेवढा जास्त बोल बोलशील ना तेवढे तगडे पैसे. तुझी वहिणी बोलायची ते वहिने बोलायची पाच, सहा मिनिटं दहा मिनिट. तुला पंचवीसशे रुपये जास्त पडले बा
बोलला व्हता जितकं बोललो तीत
हा जेवढा वेळ बोलशील ना? तेवढे पैसे भेटत्या
हम
तसं काही नाही, तू कितीहि कॉल केले ना दिवसभरात काही टेन्शन राहत नाही, पण फक्त तुजे मिनट कसे झाले पण ह.
बर बर ठीकय, चालतंय. नाही आता मी किती, बारा बारा तेरा कॉल राहिले असतील.
हा घे करून पुरं. कायद्याचा
हा बंदये ना याचं, याला येईना अजून ते टाक.
चाल थोड्या येळाने कर मला परत.
हा हा चालतं ठेऊ ग भाऊ?